हॅलो! ! एक सांग माझा आवाज येतोय काय हा! आवाज
फक्त ते हा! काय करतेय म्हटलं?
काय नाही ताई कपडे धुतले आता.
हम्म पाऊस वगैरे तिकडे?
हम्म! !
पाऊस पाऊस
पाऊस नाहीे आहे इथं! ऊन पडलंय सकाळी आला थोडा परत सकाळी ऊन होतं! परत पाऊस आला आता परत ऊन पडलं!
हम्म
काय चालूये?
काय बघा
झाली कपडे?
अजून अजून एक साडी आहे चोळायची.
चांगली आहे तिकडे?
हॅलो आवाज येतोय काय?
हा! तब्येत काय म्हणते म्हटलं!
हा! चांगली आहे ना सगळ्यांची चांगली तब्येत! !
हम्म
अहं
काय चालू आहे बाकी? नाही-नाही आता करेन, मटकी आणलीये आता.
मटकीची भाजी
हा मटकीची भाजी पोळ्या
असं आहे का?
हम्म.... पोहे केलं होत सकाळी नाष्ट्याला लकिला टिफिन डब्याला बी तेचं दिलं.
हो- हो
डबा बाकी आहे का त्याचा आज?, हा.. शाळेत गेला ना
गेला का?
हम्म.... सकाळी राहते त्याची सात ते बारा हा साडे अकरा ते एक साडेतीन याच्या कॉलेज राहत.
हो का? आमच्याकडे तर सुट्टी दिलेली बाई सध्या.
हा ना.... ते पावसामुळे
हा. हा पावसामुळे दोन दिवसापासून सुट्टीच आहे, काल पण सुट्टी होती. आज पण सुट्टीच आहे., अं आज तर काही पाऊस नाहीये पण तरी असं वाटलं पाऊस राहील मग, पाणी भरल्या जातं ना मंग ठिकठिकाणी
हम्म
येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रॉब्लेम होतो मंग त्याच्यामुळे
अं काल बी काय चार वाजेपासून येऊन गेले होते म्हणे न?
नाही काल तर सुट्टीच होती ना, परवा चार वाजता आले ते.
असं होतं का?
हा परवा साडेतीनला, साडेतीन पावणे, चारला आले होते ते दाजी
हम्-हम
मुलांना त सुट्ट्याच होत्या ना
हम्म
म्ं ते त्यांना कसं जावं लागतं थो-थोड्या वेळासाठी गेले ते साडेतीनला आले. काल पूर्ण दिवस घरीच होते. मग, पाऊसच पाऊस पूर्ण दिवस भर पाऊस होता.
आमच्याकडे तसंच होतं काल दिवसभर.
हा
चालूच होता दिवसभर झिम- झिम- झिम -झिम जोरात झिम- झिम जोरात
हम्म- हम्म आता पावसाळ्याचे दिवस आहेत त मग काय पाऊस राहणारचे हुं-हुं
पाय ना आता उद्या परत एकादशीचं त जास्तच राहील.
हो ना आमच्याकडे पण सत्तावीस तारखेपर्यंत सांगितलाय पाऊस.
हो का?
सत्तावीस पर्यंत पाऊस सांगितलाय, हो रशावाले खमण खाल्ले.
हम्म
आमच्याकडे रात्री माहितीये तुला काय झालं?
काय झालं?
भूकंपं आला भूकंप
भूकंप
भुकंपं
बापरे!
हां. रात्री अकरा वाजून नऊ मिनटाला.
हां?
हां. पण बाकी अ कोणाला कळलं त कोणाला कळलंच नाही ते.
असंय का? नॉर्मल असल?
नॉर्मल तीन ते तीन तीन पॉईंट तीन पॉईंट दोन होता.
आं?
त्याच्यामुळं कळलं नाही कोणालाच. ते पेपरात आलं ना सकाळी तेव्हाच. नाई आम्हाला पण नाई कळालं. आम्हाला सकाळी माहित पडलं. पेपरमध्ये मोबाईल मध्ये आलं.
न्यूज आणि हां. बातम्यांमध्ये.
हां. न्यूजपेपरमध्ये आलेलंय ना? आणि मोबाईलला पण आला व्हिडिओ. हम्म.
वर्तमानपत्र.
हां. वर्तमानपत्रामध्ये आलाय सकाळीच.
काय करायचंय म स्वयंपाक आता? उसळ.
उसळची भाजी. चपात्या.
सगळ्यांचं होईल त्याव-
हां. आई गेल्या शेतात कळण्याची भाकर ठेसा घेऊन.
अरे वा! कळण्याची भाकर छान लागते ना?
हम्म. आईन् ते घेऊन गेल्या शेतात. पोरांना ना- पोरं आहे ना आमिच
हम्. कळण्यामध्ये काय काय टाकता तुम्ही?
काय कळण्यामध्ये उडदाची डाळ, जिवारी.
उडदाची डाळ.
उडीद टाकता का का डाळ राहिली तर डाळ. आख्खे उडिद राहिले तर उडद.
हं. हं.
नाही ना. आम्ही ते त बडिशोप वगैरे टाकता. मेथ्या टाकता. आपल्या डाळ मेथ्या राहता ना?
हम्म. हम्म. हम्म.
टाकायच्या आन वरन.
मेथ्या का?
गहू बी टाक, हां. गहू बी टाकतात थोडेफार. पण आम्ही नाही टाकत गहू. थोड बारकाई मुगाची, तुर, चुळी वगैर. उड उडीद हा. जिवारी. हा डाळ म कोडं - नॉर्मल हा जीवारी.
हां. बडीशोप पण टाकता का?
हां. टाकायचे ना. छान लागतंय.
बडीशेप. हां. हां. आपल्या घरच्या चक्कीवर दळल जाते का?
काय?
घरच्या चक्कीवर दळल्या जाते का?
हो. हो. पण ती जिवारी थोडी कंकर राहते ना? आधी आम्ही सहसा बाहेरचं देतो जास्त राहता का.
तेच म्हटलंय कसं चिगट राहतं ना.
हम्म हम्म
हम्म
तुम्ही टाकता तसं डाळ वगैरे दळलं आता दळलं जाईल एक दोनदा
हम्म हम्म
दळून पाहायचं थोडसं
परत असं वाटतं भीती वाटते मग काही प्रॉब्लेम झाला तर ज्वारी जास्त टाकायची मग हा
हा ज्वारी अस म्हणजे एक किलो जर ज्वारी घेतली थोडं दीड एक कप उडद घ्यायच्या असं
दीड कप उडीद घ्यायची का
हम्म डाळ राहिली तर डाळ टाकुन द्यायची आक्खी उडद नाही राहिली तर
हा हा बरोबर बरोबर
हम्म
ज्वारी जास्त टाकयची बुवा
हा ज्वारी भाकर होते ना ज्वारी, गहू बी टाक गहू बी टाका थोडे फार म्हणजे
मला वाटलं अ नुसतं करळणे म्हणजे हेच राहत. अ उडीद. उडीद आणि थोडी फारच असेल म्हणून हम्म असं काय वाटल मला
नाही नाही करळणं म्हणजे त्याच्यात हार हे राहत आणि आता ह्या आपले रोटांचं करळण वेगळं लागतं पाच धान्य का सात धान्य टाकाव लागत त्याच्यात.
असय का!
तेचात बी टाकतात असं चुरी चारी असं राहिली ना नॉर्मली राहिलं तर टाकून देता आहे ना तुम्ही आपल्या ह्यातून हारबऱ्याची डाळीची मुंगाची डाळ असं राहिलं अस टाकून द्या ना थोडफार
हम्म हम्म
हम्म
छान लागत पण चवीला आणि त्याच्यासोबत काय केलं होतं मग ठेचा
हो ठेचा शेंगदाना चटणी काय तिळीची चटणी छान लागते त्याच्यासोबत
तिळीची चटणी का, मग तुम्ही तिळीची चटणी केली का मग ठेचा केला होता?
ठेचा केला ना आईनी ते एकच केली भाकर आईन त्यांच्या पुरता आणि ठेचा.
बरोबर बाकी चि पोरांना नाही आवडत का?
नाही बाकी पोर बी खात नाही त्यांचे पप्पा बी खात नाही
हम्म छान लागते कधीतरी वेगळी टेस्ट.
नाही नाही आवडत मुकांना नाही आवडत मग काय करायचं आता तेचतेच आपल्यासारख्याला आवडतं वेगवेगळे चव खायला
हम्म आताच्या पोरांना भाकर म्हणजे नको अस राहत
नकोच हे हम्म मी आता वांगे कापले
हा
वांगे बटाटे करू म्हटलं आता त्यांचे बंद होईल ना मग उद्यापासून उद्या एकादशी ना,, वांग्या आणि कांद्याची पात बंद होऊन जाईल
हम्म कांदे कांद्याचे पात नवीन कांदे खात नाही
नाही ना ते बंद होईल ना मग उद्यापासून
ह एकच जा का आवडतं का आ्या फक्त
हां म एकच प पाळत तुमच्या घरात दोन दोन पाळतो
आमच्या बियाएक पाडता आई फक्त कसं हे सर्वांना फाळायला माणसं कुठं काही कार्यक्रम वगैरे राहिला कुठं राहिला. तर मग जाता खाल्लं जातं माणसांनी
माणसांकडनं खाल्ल्या जातो बाईचे जात कसं लक्षात राहत ना मग आत्याचं चालू होतं काल परवा पासून काल परवा पासून सांगत होत्या त्या वांगे असतील तर बघ पण पाऊसच एवढा ते भाजीपालेवाले पण नाही यायचे- आज आला त्याच्याकडनं घेते मग वीस रुपयाचे- वांगे आता वांगे करते अ भाऊ खात नाही वांगे त्याला भेंडी बनवते मग
ते आमची आता रात्री होतील भाजी नाही तर मग काहीतरी अजून भाजी होईल
हो हो तेच ना
हम्म
चालू आहे आता बघ आता शिका आपल्यास बत
बाकी आता कपडे धुतले बरे करतेस का
हो हे घरी राहिलं ना यांचं दोघांच चालूच राहत तिचा ऑनलाईन क्लास चालू आहे- कॉलेज मधून
हो का?
हा सुट्टी दिली मग ते कॉलेजवाले सोडतील का
नाही ना सुट्टी नाही मी म्हणते अभ्यास राहून जातो ना मग
हम्म मागे राहून जाता ना मग सिल्याबस
हम्म
चालेल तुल ना मी करते मग तुला हा पाच दहा मिनटात करते परत काम आहे थोडं
ह हो चालेल चालेल-
चालेल करते मी पाच मिनिटात
हो हो